हॅलो
हा
कशी आहे.
आम्ही मस्त. तुम्ही
मी पण मस्त.
काय चाललय तुमचं. जेवण झालं का?
हो झालं ना. पावभाजी बनवलेली. तुमचं झालं की नाही?
अरे वा पावभाजी. होय का. कशी बनवली हो पावभाजी?
पावभाजी काय अ साधीच आपली बनवतो तशी दरवेळीस. सांगू का रेसिपी तुम्हाला?
हा सांगा ना.
हा म्हणजे तु आता मला सांगा पहिल्यांदा, की तुम्हाला वन पॉट म्हणजे आपण डायरेक्ट बनवणार आहे तशी सांगु की टाइम आहे तुमच्याकड. टाइमवाली सांगू. बर हा ठीक आहे. तस सांगते हा
चांगली बनल ना, म्हणजे एकदम चांगली. तशी तशी सांगा. कारण टाईमच काय नाही म्हणजे टेस्ट ला महत्व आहे‌. टाइम ला नाही माझ्याकड. मला टाइम तशी काय नाय. फक्त टेस्ट चांगली आली पाहिजे. अशी रेसिपी सांगा.
बर बर बर ठीक आहे.
हा
हा बघा पहिल्यांदा काय करायचं शिमला मिरची, तुम्हाला मी साहित्य सांगते काय काय लागणार पावभाजी साठी. शिमला मिर ची त्याच्यानंतर अ कांदे, टोमॅटो चार टोमॅटो. दोन कांदे. दोन तीन बटाटे घ्या. दहा माणस आहेत ना तुमच्यात. त्याप्रमाणे सांग ते हा तीन बटाटे घ्या. नंतर गाजर घ्या दोन. बीट घ्या एक बीट घ्या कलर यायला. त्याच्यानंतर फ्लोवर घ्या अर्धा छोटा गड्डा असतो ना फ्लावरचा त्याचा अर्धा फ्लावर घ्या आणि वाटाने घ्या, वाटाणे हा झालं एवढं सगळं घ्या आणि काय करायचं? आता मी सांगते तुम्हाला हे सगळ जे भाज्या आहेत, म्हणजे टोमॅटो सोडून शिमला मिरची सोड आणि कांदा सोडून, कुठल्या कुठल्या फ्लॉवर अ, गाजर, बटाटा वाटाना, ह्या चार गोष्टी काय करायच्या आपल्याला, आणि बीट बीट बघा काय करायचं, अर्ध बीट आहे ना काप करून टाकायचं, एकदम छोटे तुकडे करून टाकायचं. हे सगळ्या गिर भाज्या शिजवुन घ्यायच्या आधी कुकरला कुकरला या भाज्या शिजवून घेतल्या, कि मग परत त्या शिजे शिजवायला ठेवायच्या. आणि चार ते पाच शीट्ट्या काढून घ्यायच्या. ठीक आहे म्हणजे आता तुमचा बटाटा कसा शिजतोय, त्याच्यावरती तेवढ्या शिट्ट्या तुम्ही मारून घ्या
बरं.
हम्म, ठीक आहे. हे झाल्यानंतर मग काय करायचं, की आता एक कडई घ्यायची त्यात बटर टाका, बटर नंतर तेल, त्यानंतर थोडीशी जिरे टाका, त्यानंतर अ चिरलेला आपण कांदा, कांदा सॉरी सॉरी कांदा नका टाकू थांबा पहिल्यांदा, आपण आता एक पेस्ट बनवायचे आलं लसूण आणि एक मिरची घ्या त्याची एकदम टेचून पेस्ट बनवा, आता तुम्हाला सांगते तुम्ही आता दहा माणसांची बनवताय तर त्यात आहे का नाही आल्ल लसूनचपेस्टची कुंजूशी अजिबात नका करू. घालायची एकदम, नंतर दहा आल्याच्या पाकळ्या घ्या. अर तुकडा घ्या, सॉरी
आल्ल का मोठा, आल्याचा मोठा तुकडा का?
हा आणि लसणाच्या पाकळ्या म्हणायच होत चुकून आलाच्या पाकळ्या म्हणली.
अवो असूदे ओ, मी घेतो सगळं समजून, कारण माणसाखंड माणूस आहे, माणसांकंडन चुकी होणार नाही तर कुणाकंडन होणार?
हो हो हो अगदी बरोबर आहे, तुमचं बघा आणि हम्. आणि काय करायचं मग शिमला ते टाकायचं. जो आल्ल लसूणची पेस्ट आहे, ती टाकायची, आणि जास्त करपवायची नाही, का माहित का? पण करपवलो तर अस वास, जो त्याला लागणार आहे तो असे अरोमा येत नाही मग त्यान तर कांदा टाकायचा, बारीक चिरलेला, त्यानंतर टोमॅटो, आणि हो, आपण बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून एकदम त्याला शिजवून म्हणजे भाजून घ्यायचं चांगलं, हं का गोल्डन कलर चांगल भाजून घ्यायच, थोड्याशा अशा सॉफ्ट भाज्या झाल्या कि, आता बघा काय करायचं, पावभाजी मसाला एक येतो
हा.
तो घ्यायचा, पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद का, आणि जे पीठ होत ना आपलं
हां.
के शिजलेलं बीट, अर्ध बीट बघा मी तुम्हाला काय सांगितलं अर्ध बीट शिजताना टाकायचं आणि अर्धं बीट किसून घ्यायचं‌.
बरं मग अर्ध बीट म्हणजे त्याचा कलर येणार का त्या भाजीला?
हा बरोबर कलर आता आपण फुड कलर वगैरे टाकतो का नाही तसं पण चालून जातय पण बघा बीट टाकलेलं चांगलंच आहे बरोबर का नाही कि सगळ्या भाज्या टाकतोच तर बीट टाकलेलं काय वाईट आहे.
ते झातात.
हम्म, मग ते बीट टाकायचं, खिसून घेतलेलं, आणि एकदम सगळं ते परतून घ्यायचं मसाला. आणि ज्या आपण भाज्या शिजवल्यात त्या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या
हां,
हमम, आणि त्या टाकायच्या, आणि एकदमऽ. चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि शिजवायचं त्याला. शिजवल्यानंतर कोथिंबीर टाकायची छानपैकी. लिंबू पिळायचा आणि वरून मग, अजून आपण जे बट्टर आणलंय. अर्ध बटर आपण त भासताना वापरला तर, अर्ध बटर वरून टाकत. कायच भाजी झाल्यानंतर.
हम बरं.
हम्म आता मग तुम्ही चीज चीज पण, नंतर खिचून टाकू शकता. आता आणि मग तुम्ही पाव गरम करता ना. अ एक पेस्ट बनवायची पाव गरम करताना तुम्हाला सांगते लागलीच. उल उ हम्
हा सांगा. म्हणजे पाव पण भाजून घ्यायचे का?
हा पाव भाजून घ्यायची बिन बिन भजलेली पाव कशे खाणार.
हम्म बरं
बिन भाजलेली पाव आपण मिसळबर खातो ना.
हा तेच तेच अहो मला ना काय झालंय त्यात मिसळमध्ये आणि त्या पावभाजीत जरा कन्फ्युजन राहत काय म त्याच्यामुळे असं झालं.
हा हा हा.
म्हणजे ते जरा जरा से असेल. आवडतं पावभाजी आवडती, मिसळ पण आवडते. दोन्ही पण, असं काही नाही.
हा बाकी मग काय म्हणताय?
काय नाही आमच्यात आज पिठलं भाकरी बनवली.
होय का?
होय पिठलं भाकरी का, म्हणजे पिठलं भाकरी. पिठलं भाकरी कशी बनवली, सांगतो तुम्हाला. एक कप बेसन घेतलं. दोन टेब टेबल स्पून तेल घेत ना आणि एक अ म्हणजे बारकी वाटी मोहरी घेतली आणि एक. वाटी थोडस थोडस थोडं जिरं घेतलं. आणि पाच सहा लसुणाच्या पाकळ्या घेतल्या आणि हिरव्या मिरच्या दोन घेतल्या. आणि अर्धा चमचा ना, हळद घेतली. आणि मीठ चवीनुसार आपल्यानुसार टाकायचं, म्हणजे काय असेल ते. आणि अ तीन कप पाणी टाकलं, त्यात कळलं का.
हम्म समजलं पण काय पण म्हण तुला येत. ते म्हणजे तू असं सांगू शकतो तर, मला त्यात आनंद आहे काय माहित का? ही आजकालची लोकं कसं शिकवतायत. म्हणजे मुलींनीच केलं पाहिजे मुलांच हे काम नाही किंवा. मुलांना यातलं म्हणजे काय सांगून नाय कि किंवा असं काय पण म्हणजे
नाही नाही नाही नाही तसलं काही, माझ्या डोक्यात नसतंय मी, सगळ्यांना समान समज फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जसं आरक्षण दिलंय ना सरकारने आपल्याला तसच माझ्या पण मनात असते, मुलं मुली काही मी, भेदभाव करत नाही असल. सर्वांना जेवण बनवता आलं पाहिजे वेले प्रसंगी मग उपाशी झोपाय लागेल. मग त्यामुळे हा, मग काय झालं मग, त्याच्यावर को कॊथंबीर आहे ना, थोडसय आयका सांगतो कोथिंबीर टाक काची आणि ज्वारीची भाकरी आहे ना, हो चिडत नाही ओ सांगतो मी, कंटिन्यू करतो. असं म्हटलं. बरं ठीक आहे, ज्वारी ज्वारीच्या भाकरी साठी ना दोन कप ज्वा दोन कप ज्वारीचे पीठ घ्यायचे त्यात गरम पाणी घालायच काय माहितय, काय होत जरा पिट जरा जास्त दिवसात असल ना हा हा तेच तेच तेच. अहो उतवणी काय म्हणतात ते तुमच्या भागात म्हणत असतेली, आमच्या इथे गरम पाणीच म्हणतात त्याला. पण ते काय होतं जास्त दिवस ज्वारीचं पीठ ठेवलं ना ते भाकरी थापताना चिरत तर त्याच्यामुळे ते, पाणी ऍड करत फक्त्त गरम पाणी, तुम्ही सातारचा हायसा का? तुमच्या लगेच भाषेत अहो तुम त्या भाषेतन लगेच समजते ओ नाव कशाला घेतय तुमच नाव नाही घेत हॅलो.
हा हा हा बर बर बर खूपच रिस्पेक्ट, खूपच रिस्पेक्ट द्यायला शिकवलेय तुमच्या मम्मीने.
आओ रिस्पेक्ट आम्ही स्त्रीयांचा खूप आदर करतो बरं का
हम.
त्याच्यामुळ हो, तुमचा आदर करणार नाही तर, म कुणाचा करणार?
हम्म करा की आमच्याच करा.
स्त्रियांचा आदर करणं हे आम्ही शिवाजी महाराजांकडून शिकलोय त्याच्यामुळं
स्त्रियांचा आदर प्रत्येक वेळी मी करतो.
हम्म बरोबर आहे बाकी, काय पण म्हण तुला म्हणजे एवढं छान विचार आहे तुझे मला ऐकून आनंद झाला.
हो आत्ताच्या सगळ्यांस नी असं विचार पाहिजे ती पिटलं भाकरी ना महाराष्ट्राची अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे बघा. कारण पिटलं भाकरीे आहे ना तुम्ही कधी पण एखादाया गरीबाच्या घरी जावा किंवा श्रीमंतांच्या कोणाच्या पण घरी जावा असं काय नाय पण सगळ्यांच्या आवडीचा एकच पदार्थ असणार बघा ते सांगणार कि आम्हाला पिटलं भाकरी शिवाय जमत नाही.
हम्म बरोबर आहे.
हि परिस्थिती आहे हो घरोघरी आत्ताची तुम्हाला आवडते का नाय पीठला भाकरी?
आवडतं की
चांगलाय चांगलाय आवडलीच पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्रात राहताय म्हणलं पीठला भाकरी खाल्लीच पाहिजे.
हम्म बरोबर आहे. चला मग हा चला चला हा बाय बाय.